आवाज येतोय का माझा?
हो येतोय येतोय. हा येतो, हा बोला, हो का? बरबर हा हा. काय म्हणताय जेवण वगैरे झालं?
नाही जेवण वगैरे आमच्याकडे दोन वाजेला होतं. नाश्ता झालेला असतो तर, हो. हम्म उशिरा जेवण होतं. ऑफिसच टायमिंग असतो ना आमचं त्याच्यामुंळ घरी ब घरी राहिल्यावर पण तोच टायमिंग.
हो का? अच्छा! अच्छा! ह ह हा पाऊस वगैरे चालू असेल ना?
पाऊस भरपूर आहे आमच्याकडे. म्हणजे जे तीन दिवसापासून, तीन दिवसापासून तो थांबतच नाही.
नाही ना. आमच्याकडे पण चालूच आहे कंटिन्यू चालू आहे पाऊस थांबायलाच तयार नाही. नाही नाही इच्छा होत नाही काही नाही घरात पण कपडे वाळत नाही काही नाही ठिकठिकाणी कपडे.
हा, हम्म म्हणजे बाहेरच्या दोऱ्या सगळ्या घरात येतात.
हम्म तेच तर, आता काय पाऊस म्हटल्यावर.
मग घरात बसूनच थोडस काम करायचं घरातलं काम करायच, वर्क फ्रॉम होम करायचं.
हां हां हां, बरंबर हम्म तेच ना. पावसाळ्यामुळे काम जात सगळं चिपचिप होउन जातं घरामध्ये इकडे-तिकडे असं कपडे पण कसं नाही म्हटलं ओलसर राहता.
हा ते तर होणारच कारण की पाऊसच येतो शेवटी उन्हात म्हटला माणूस तिनही ऋतूंमध्ये असंच म्हणतो. उन्हाळा जरी राहिला तरी म्हणतो बाई बाहेर जावं की नाही किती गरम होतो किती ऊन लागत, हिवाळ्यामध्ये सकाळी जायचं ठरवता नको बाई खूप थंडी वाजते. हो हिवाळ्यात, तेच तर हिवाळ्यात पण सकाळी फिरायला जायचं. तरी पण म्हणतात की नको ग बाई लय थंडी वाजते उठायची इच्छा नाही होत.
कुठेच सुख नाही ब बा, शेवटी सुख माण्यावर आहे बा.
हा मी तर मी तर काय करते पावसाळ्यामध्ये बाहेर निघायचं मला येतो कंटाळा. मला
हो, मला पण नाही आवडत आहो ताई पाऊस, पाऊस अजिबात आवडत
कारण की ते चिखल, ते पाणी मग घरात येऊन जेव्हा आपण कपडे वगैरे चेंज करणार ना तेव्हा इतकं भारी वाटत ना.
हम्म, स्वर्ग सुख असत ते बरोबर आहे ना त्यात आणखीन मस्त गरम गरम आल्याच चा वगैरे अस थंडीचा. काही वाटलं तर जोडीला भजे, कांदा-भजे वगैरे असे.
मी चहाच घेतले त्याच्यामुळे मला त्याच काही नाही वाटत. मला फक्त एवढं इच्छा होते की मी एकदा कधी चेंज करल ते ओले कप कपडे काढल आणि कधी एकदा ची शांत बसेल.
ह ह हा. हा तुम्ही चहा घेत नाही म्हणून ठीक आहे आता आम्हाला कसं चहा लागत थोडाच घेत ह म्हणजे.
हा पण मग जे पण कोणी चहा घेेतो ना ते नॉर्मली पावसाळ्यामध्ये चहा बजे खातातच.
हो.
ते आहे ते फॅक्टच आहे आणि घेतातच ते.
आणि ते कसं आलं वगैरे गवती चहा टाकून चहा पिला म्हणजे मग कसं तलप येते चांगली आणि मग तलप आली म्हणजे मग भजे खाण्याची पण तलप येते. अस. नाही का अर्थात काय माणूस, खायचे म्हणून खातो पण क ते काही असे जास्त थोडी नेहमी-नेहमी थोडी नाही का? खा-खातना पण मग विचार करूनच खाव लागतं. कारण वजन वाढीचा प्रश्न येऊन जातो मग लगेच.
हा ते तर आहे, आणि कसं भजेना पावसाळ्यामध्ये आषाढ महिना असतो. ते देवाला नैवेद्य वगैरे देतात ना तर मग होतातच. कोणी किती नाही म्हटलं तरी होतातच मग कोणाला साधे आवडता, - कोणाला कांदा भजी आवडतात, कोणाला हिरवी मिरची लसूण टाकलेले आवडता. कोणाला फ्लावरचे भजे आवडत.
हो, जेवढे कराल तेवढे बटा, हम्म. तेच तर. आषाढ महिन्यामध्ये होतातच बा आणि ते काय तेलकट पण काय म्हणजे अर्थ-अर्थात असं तर ज्यांची तब्येत जास्त आहे त्यांना कसं थोडस विचार करूनच खावं लागतं कुठलं पण.
हो बरोबर आहे ते, हम्म.
म्हणा किंवा शुगर म्हणजे, साखर म्हणा, गोड म्हणा असं. आता काही-काही लोक बघा तब्यतीने बारीक कसा बर का एकदम बारीक असा तब्यतीने ते काय किती खाता किती खा. पण त्यांची तब्येत बारीक ना बारीकच. हो ना बारीक ना बारीकच त्यांची तब्येत. आणि आपल्यासारख्याच थोडं गोड खाल्लं भले एक गुलाबजाम दोन खाल्ले ना तरी म्हणजे
लगेच एखादा किलो वजन एक आठवड्यात वाढतं.
लगेच वाढतं वजन हो ना. म्हणजे खाताना सुद्धा विचार करावा लागतो खावा का नाही खावा का नाही. इच्छा तर होते खावावं मग असं एक-एकच खायच. हम्,
बरोबर.
आणि काय कोणी आग्रह करून जास्तच वाढले तर मग ऍटोमॅटिक ते पोटात चालले जात आजी. माझं वाटतं जाऊद्या आता एवढा आग्रह करताय, घ्या खाऊन, नंतर करू व्यायाम लागलं तर.
ह पण नाही होत, व्यायाम. एकट्या माणसाने ठरवलं ना, तर नाही होत, त्याला लई लईच मनापासून ठरवावं लागतं.
हो, तेवढा म मनावर कंट्रोल पाहिजे मग.
हम्म, आता होत काय ना, वर्कआउट ला मी जायची ना तर माझं एकदम छान व्हायचं, आणि इतकं भारी फ्रेश फील व्हायचं, पण माझा प्रॉब्लेम असा आहे का माझ्याकडे गाडी नव्हती. तर मग मी बंद करून टाकलं होतं, नाही तर पंधराशे रुपये महिन्याला भरायची, ते ऑफरेश घ्यायचं, सहाशे रुपये फी भरायची. आणि मस्त पैकी वर्कआउट चालू होत.
हा हा हा.
हो ना आता.
आता मला आहे ना ताई, गेल्या म्हणजे अठरा ते वीस वर्षापासून फिरण्याची सवय आये, सकाळी.
हम ह्.
ते चार किलोमीटर तरी कमीत कमी फिरायलाच लागतं, म्हणजे असं नाही फिरलं तर मग चिडचिड होते घरामध्ये. मग एकमेकांवर, दुसऱ्यांवर चिडचिड होते.
हां, पण म पावसाळ्यामध्ये होत नाही ना फिरणं.
त्री घिऊन जातो आम्ही, आता समजा, आता आता हे सध्या दोन दिवसापासून कंटिन्यू पाऊस आहे, नाही तर मग पाऊस कसा आहे जिमजिम असा वगैरे, आणि परत उगडायचा, म अशा वेळेस छ जायचं. आता या गेल्या दोन दिवसा पासून कंटि्यू चालू थांबायलाच तयार नाही येतो, असं. त्याच्यामुळे मग, हम्म, तेच तर. पण, ऍक्च्युअली खरंच ते ना चांगलं असतं खरं, म्हणजे योगा म्हणा, किंवा वर्कआउट, काही नाही त्या मग फिरणं वगैरे काही पण. नाही का? काय, शरीराला म्हणजे शरीराच्या हालचाल होणं महत्त्वाचं आहे जनरली. पस्तीशी, चाळीसी नंतर, नाही का. आपण काळजी घ्यायची, काळजी घेऊन शेवटी जे व्हायच असेल ते होईल. काळजी तर घ्यावीच लागते ना काय? अरे र्तर सगळ्याच स्त्रिया काय फिरायला जात नाही किंवा सगळ्याच स्त्रिया काही योगा करत नाही, काय? नाही का? नाही का? आता ठीक आहे, ज्याला त्या गोष्टीच महत्त्व कळलं तो करतो, ज्याला काही महत्त्वच कळलं नाही तर तो काही करत नाही आणि डोक्याला ताण बी करून घेत नाही.
वाढते तर वाढू दे, वायच तर होईल कमी.
हा, असं म्हणजे, काही म्हणजे हा जेव्हा मग एखादा आजार बळवतो, मग जेव्हा डॉक् टर सांगतोना, मग तेव्हा ते म्हणता, नाही जायला पाहिजे होतं बरोबर आहे बर का. चुकीच झाले आपली, नाही का, म ते आठवण ये ते, अरे ती बाई जायची बरं का, बघा ती बाई कशी जाते, असं. तेव्हा आठवण येत.
हा बरोबर आहे, तस होतं, म्हणे.
नाही का? म्हणजे ते म्हणताना थोडक्यात आद्दल घडल्याशिवाय. माणसाला समजत नाही त्या गोष्टीचं महत्त्व कळत नाही असं. आणि जोपर्यंत शरीराला काही होत नाही तोपर्यंत माणूस बिंदास असतो, काही खा, काही करा, काही होत नाही हो अस, काही नाही का? आता काही काही मी बघते ना, लेडीज म्हणा हा काय असं गुलाबजाम खायला बसले ना पाच-पाच सहा-सहा एका वेळेस खाऊन टाकतात. म्हणजे कधी-कधी असं वाटतं बापरे! म्हणजे ते खातात पण इकडे जीव घाबरतो. हो, हो ना. ते खातात पण माझा आपला जीव घाबरतो.
केले. आणि लिटरली मला गुलाबजामच फार जास्त क्रेविंग होत होतं. तर मग मी गेले, तिथे त्यांनी गुलाबजाम वाढले.
हा.
अर्धा, अर्धा पण नाही एकदम एकच छोटासा बाईट घेतला, पर त्यांना हात नाही लावला, म्हटले नको बाई ते काय आपल्याला फक्त तेवढे पुरतं क्रेविंग होत, नंतर ते काही खाणं होत नाही, नाही खात मग
हम्, नाही म तेवढा मनावर संयम, कंट्रोल.
हम्, नाही-नाही माझा तेवढं आहे बरं का, गोड मला आवडत नाहीच. म्हणून मी चहा ही घेत नाही, ह, मी नाहीच खात. मला नाहीच पटत तर मी घेतही नाही.
मग तुम्ही नॉनव्हेज वगैरे खात असाल जास्त मग? नाही का? हो का, हो का, अच्छा मायासारखं जेवा मी पण नाही खात, आम्हाला गोड लागत म्हणजे पुरणपोळी, बासुंदी बासुंदी, गुलाबजाम, जेलबी, गोड काही द्या अर्थात, काही द्या, गोड
नाही, ते पण नाही खात मी गोड पण नाही खात, मी मला खूप तिखट खायची सवय आहे. म्हणजे हा मी पराठे बनवले. नाही नाही तब्येत बारीक पण नाहीये खूप जाड पण नाहीये, आहे ठीक ए पण पोट जास्त
किती ए मग वजन किती? वजन? आणि हे किती वय किती तुमचं?
वय माझं आता चौतीस चालू ए.
अच्छा! अच्छा! थोडं कमी पाहिजे वजन अजून ना?
हम्म.
थोडा कमी पाहिजे. नाही काय हरकत नाही, तरी गोड खात नाही म्हणजे मग काही टेन्शन नाही बा.
गोड मला आवडतच नाही ते माझ काम बसून-बसून ए, म्हणून माझं पोट वाढलं. त्याच्यात मला थायरॉड आहे, त्याच्यामुळे वजन त्या हा मण मग तब्येत वाढली नाही तर मी फिरते म्हणजे मी घर हा मी घरात पण फिरत राहते म्हणजे मी फोनवर बोलते तरी फिरते ह हा मी दहा मिनट तो पण ते फिरणंच होत माझं--त्या
थायरॉईडचा काय त्रास होत ताई??
थायरॉइडला ना कसं होतं ना थोडस ए ना असं सुस्ती येते पाजतो, हम्म आणि मग ना असे क्रॅम्प देता म्हणजे दंडामध्ये पायांचा मांड्यांमध्ये
हा हा हा हा
म्हणजे तिथंते, दंडांच्या खाली ते अस ना पायला कशी पोटरी असते, तसे ते हातने तिथलं, कोपऱ्याच्या खाली मनगटाच्या वरती, तिथं असे क्रॅम्प येतात कमरेला क्रॅम्प येतात, तब्येत वाढते, हायपोथायरिझम मध्ये
अच्छा अच्छा
आणि हायपर मध्ये कमी होते
हा हा हा हां
चला ताई आपला वेळ
हो हो चालेल तुम्ही करा तुम्ही करा.